हॅलो.
हॅलो.
हा, झालं का जेवण?
आत्ताच जेवण झालं. मगंच फोन केला.
होय.
हम्म.
तुमचं झालं?
नाही नाही, माझं नाही झालं. करायचं अजून. थोड्यावेळानी करेल आता.
उद्या आषाढी एकादशी ना? पंढरपूरला केवंढी गर्दी आता पोहोचतेच ना.
ह ना, खूप गर्दी आता लोकं पोहोचली पंढरीला. आज रात्री पोहोचेल. सगळी पोहोचतील.
हम्म आणि काही काही लोक गाड्या करून किती जातयं आहेत लोक.
जातात ना.
हम्म. पण दर्शन ह्यावेळी भेटतच नाही ना, कळसाचं दर्शन आतमध्ये एवढं.
आंतमध्यें एवढी गर्दी असती खूंप कमी लोकं म्हणजे ते एवढी मोठी लाईन असती कायं घेणारं आहेतं लोकं दर्शन असे लाईंनी ते कळसाचंच दर्शन घेतांत पणं एवढ्यां लांबूंन चालतं जातांत नां तिथंपर्यंत
हां नां
हम्मं
माझे एक मैत्रीण चालले आंज मलां विचारतं होती येतेस कां म्हणूंन जायचं म्हणजे आंज आणि इथूंन म्हणजे बसचं आहे त्यां लोकांची
हां हां हां
इथूंन जायचं आंज आणि मंग उद्यां सकाळीं पोहोचणारं संध्याकाळी कांहीं निघणारं आहेतं कांहीं तरी सहा सात वाजतां
हां हां
पहाटे पोहोचणारं मंग तिथे चंद्रभागेमध्यें आंघोळ वगैरें करूंन मंग दर्शनांला जाणारं तरं ती बोलली आम्हीं कडसांचचं दर्शन घेणारं
आणि महत्त्वं असतंना हे आषाढी एकादशीचं
हम्मं
त्यांच्यामुळे लोकं जातांत
तेचं नां ती मलां विचारतं होती चलां गं जाऊं म्हणूंन तरं म्हटलं नाहीं गं कसं करते गेले पणं आपणं मी लहांन असतांना नां
हां हां
मी एक एकदाचं दोनदा चं गेलिये माझ्यां काकी बरोबर असं.
हां नां.
हम्मं.
म्हणजे ह्यां एकादशीला कां पंढरपूरला असंच दर्शनांसाठी फक्तं.
एकादशीला गेले, पंढरपूरला कायं भरंपूर वेळां गेले तशी.
हम्मं
पंढरपूरला भरंपूर वेळां गेले एकादशीला तेव्हां मलां समजतं पणं नव्हतं खूंप लहांन होती मी. आठवतं पणं नाहीं एवढं तेव्हां पणं आम्हीं असं लां ते लाईन लां उभं राहूंन दर्शन घेऊंन आलेलो आम्हीं. ते किती आम्हीं रात्रीचं असं ते आम्हांला घेऊंन गेलेली मंग तिथे साईडंला साईडंला बसायंला आहे नां, गेल्या जातां कां तुम्हीं कधीं पंढरपूंरला?
नांय नांय मी गेलिये पणं खूंप वर्षापूर्वी गेले, एवढं कायं ते बघितलं नाहीं असं कुठे बसांयला वगैरें कायं.
तिथे नां साईडंला असे छोटे छोटे नुसते कट्टे असे टेकायला आहेतं थोडं चालायचं त्यां कट्ट्यांवर ती बसायचं थोडं चालायचं कट्ट्यांवर ती बसायचं. आत्ताचं आम्हीं दोन वर्षांपूर्वी पणं आंता दोन वर्ष नाहीं हां बरोबर आहे दोन वर्षापूर्वीच आम्हीं आंता जाऊंन आलेलो. जूंन मध्ये गेलो पणं तेंव्हां आम्हीं गेलो नां आम्हांला माहितीचं नव्हतं ते मंदिर बंद आहे असं. जूनच्यां एक तारखेला चं असं गेलेलो. असंच अचांनक गावांला गेलो, अनं गावांला गेल्यांवर मंग घरचे बोले की पंढरपूरला जायचंय सासरे बोलले मलां जायचंय जायचंय असं.
हम्मं हम्मं
आणि आम्ही नां गेलो पंढरपूरला, पण आम्हाला माहितीच नव्हतं की मंदिर बंदयं आम्ही आंघोळ वगैरे केली मुलांनी वगैरे तिथे आणि दर्शनाला तिकडे गेल्यावर आम्हाला समजलं की मंदिरच बंदयं आत मध्ये काहीतरी काम चालू होतं.
त्याच्यामुळेच बंद ठेवलं असेल.
हुं मग दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर काही अजून गेलेलोच नाहीये.
मग मी तर खूप वर्ष झाली म्हणजे तशी मला वाटतंय एक दहा वर्ष झाली असतील.
हां हांहां नाही मी दोन वर्षपूर्वी गेलते, त्याच्या आधी दोन वर्ष परत त्याच्या आधीच आम्ही फक्त असं गेले, तेव्हा आमचं दर्शन झालेलं. तेव्हा कसं आम्ही म्हणजे मित्र फॅमिली, फॅमिली अशी दोन गेलेलो तेव्हा इथून मुंबईमधूनच डायरेक्टली आम्ही पंढर पूर, अक्कलकोट, तुळजापूर
हां हां.
अंस करून मग आम्ही पण ते आम्ही कसं घाई घाई मध्ये झालेलं खूप आमचं आम्ही एका दिवसात केलेलं, म्हणजे रात्रीच इकडून निघालेलो आणि सकाळी आम्ही पहाटे नां तुळजापूरला पोहोचलो. तुळजापूरला दर्शन घेतलं तिथून अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटला दर्शन घेऊन, पंढरपूरला दर्शन आणि तिथून म आपलं तिकडे कराड जवळायं नां
हां हां.
म आम्ही करडला गेलेलो घरी, तिथून दुसऱ्या दिवशी तर आम्ही रिटर्न परत मुंबईला आलेलो.
हां. आम्ही पण असंच गेलेलो, असं सकाळी लवकर पहाटेला निघालेलो
हां.
आणि पहिला गेलो अक्कलकोट, नाय पहिला तुळजापूर तुळजापूरवरून आक्कलकोट, मग आक्कलको टवरून येताना पंढरपूर
हुं.
हां पंढरपूरला प तेव्हा कशी गर्दी नव्हती ना असंच आम्ही अं गेलेलो. म्हणजे, मला असं तेव्हा कसं हां मुलं शाळेला नव्हती ती घरीच त्याच्यामुळं कधीही जाऊ शकत होतो नां आता कसं आपण सुट्ट्यांनमध्ये वगैरे जातो तेव्हा कसं असतच आम्ही एक चतुर्थी होती म चतुर्थीला गेलेलो त्याच्यामुळे गर्दी कमी हो ते मग आम्ही पूर्ण जाऊन आतमध्ये दर्शन घेतलं होत ते वरती चढायचंय कमीयं का ते पंढरपूरला चढायला वरती आणि मग ते परत खाली उतरून यायचं एवढं
हों मग तसंच आम्ही गेलत घेत घेतलं दर्शन आम्ही पण तेव्हा गेलेलो ना तेव्हा तच दर्शन घेतलेलं.
पण छान झालेलं आमचं सगळीकडं दर्शन तुळजापूरला परत अक्कलकोटला पण आणि पंढरपूरला पण पण तेव्हापासून मी अजून नाहीच गेली मला अक्कलकोटला पण जायचं आहे खरं. पण काय नाही जाणं झालं
आम्हाला पण जायचंय आता फक्त अक्कलकोटला कारण अक्कलकोटला कसं आपण फक्त मंदिरच जातोय तिथे आजूबाजूला हे आहे तिकडे पण मी गेली नाही त्यांच्या पादुका वगैरे आहेत नंतर सांग तीथून कस शेगाव वगैरे कराय म्हणलं की पूर्ण एक दिवस पाहिजे. पूर्ण दोन दिवस पाहिजेत अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, शेगाव वगैरे एका दिवसात नाही होतय.
तेल राहायला जायला लागत एक दिवस राहिला तर तुळजापूरमध्ये स्टे केला ना जाऊन तरी मग होऊन जात किंवा मग अक्कलकोट मध्ये
हम्म तेच ना कारण शेगाव तिथून पण खूप लांब आहे. विराज विराज टी वही बंद पडेल. मागे सरकणारे. पाय नको लाऊ. पाय नको
आम्ही आता ह्या वर्षी पण जाणार होतो खरं अक्कलकोटला.
हे
पण काय नाहीस झालं ते.
आता बघू, होत नाही. हम्म.. अचानकच ठरय आता बघू दिवाळीत गेल्यावर
हम्म..
गेलो तर..
आमचं पण चाललंय आम्ही इथूनच जाणार इथून ना डायरेक्टली बस आहे म्हणजे म्हणतात ना इथून डायरेक्टली अक्कलकोट बस आहेत
हा हा हा..
ट्रेन पण आहेत पण ट्रेनपेक्षा बस सोपं पडतय असं म्हणतायेत सगळे
हा का नाही आमच्या इथून जाणारी ट्रेननी पण जातात बरेच माझ्या आता फ्रेंडचे मिस्टर ना
हम्म..
ट्रेननी गेलेले बग, फक्त अक्कलकोटं दुसरं कुठलं नाही. एवढे की फक्त एकच अक्कलकोटला गेले
हा..
आणि अक्कलकोटवरून रिटर्न आले.
हम् हम् ह.
एकच फक्त बाकी दुसऱ्या ठिकाणी कुठे गेले नाही.
हा हा ह.. तेच ना नाही जायचं आ आम्हाला पण असंच फक्त अक्कलकोटलाच जायचंय आमचं चाललेलं किती दिवस झालं चाललय पण काय ते सुट्टी पण नाही येतय. आणि सुट्टी आली की काही ना काही तरी दुसरंच येतय.
मला पण जायचंय खरं मला अक्कलकोटला जायचंच आहे खरं. पण आता काय बघू कधी योग येईल कधी स्वामी बोलवतील तेव्हा.
हा ते पण आहे ते जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत जाण्याचे योग नाहीेत
मग काय नाहीतर घरामध्ये आहे सुरू आपल्या आपण करतोच आहे त्यांची सेवा.
मुलाचे काढलेय का फोटो वगैरे.
हो काढले ना, फोटो काढले व्हिडिओ केले. पण एव पावसामुळे, आता काय कशी त्यांची काही दिंडी निघायचीच नाही कदाचित.
पाऊस चालूच आहे का.
भरपूर.
आमच्याकडे आज ऊन पडलय.
आमचे काही स्कूल सुटले, पाऊस जास्त आहे म्हणून.
हम्, हम्, ह.
आणि आमची पोरं स्कूलला गेली असं झालंय.
हम्, हम्, ह.
काय होतेय काय माहित.
आमच्याकडे पण आज ते मुलांना नेलेल, आमच्याकडे इकडे एक हे हे उपवन तलाव म्हणून आहे. तिकडे मुलांना पण ते अ खूप मोठी ना म्हणजे, मूर्ती तिथे बसवली गेलीय विठ्ठलाची.
बसवलीय.
हा, बसव ते झालं, ऍक्च्युली बसवले सहा महिने सहा महिने झाले त्याला, पण तिथ एक स्कूल मुलांना घेऊन गेलेली. पण थर्ड पर्यंत, जे ज्यांना सांगितलेले ना ह्यांना या मोठ्या मुलांना नव्हत ते घेऊन गेल, त्यांना अभ्यास करत बसवलेलं
हा, हा, हा, हा.
पण त्यांनी लोकांनी सगळ्यांनाच न्यायला पाहिजे होतं. ऍक्च्युली
सगळ्याच मुलांना आता कसं झालं, माझ्या पण मुलाला सोडताना तो एक दुसरा मुलगा होता. आम्हाला पण टीचरांनी कॉल करून सांगितलं ना, तुम्ही तयारी करून पाठवा.
हम्.
आता तो दुसरा मुलगा असा मला का ड्रेस आणला नाही, म्हणून त्याच्या आजोबांना हे करत होता. मला पण घालायचा होता.
ह्, आम्ही तेच म्हणलेल, की मुलांना फक्त जीन्स आणि कुर्ता तरी घालायचं. तयार व्हायचं राहुदे. फक्त जीन्स आणि कुर्ता तरी घालायला, हे करायला पाहिजे होतं.
हं, मग तेच झालं ना हे बाकीच्यांना स्कूल युनिफॉर्म सांगितलंय आणि हे सिलेक्टेड मुलांना ते सांगितलं.
मग तेमुलांना पण असं वाटतं ना, बाकीची मुलं किती छान छान तयार झालेत. आणि मग मी स्कूल युनिफॉर्म मध्ये आहे.
हा ना.
ते मुलांचं हे होतं ना.
हम्म. नाही, ते दरवर्षी सांग तात सगळ्यांना. पण ह्या वर्षीच असं का केलं काय माहिती कदाचित पावसाचं वातावरण पण आणि अशी दिंडी पण काढतात ना.
हम्म, हम्म, हम्म.
आता आज तर काही काढू शकत नाही, एवढा
नाही, आमच्या इकडे सकाळ पासून चालूच आहे. स्कूलच्या ना चालूच आहेत. रस्त्याने दिसतात ना आता. रस्त्याच्या साईड रस्त्यावरून मुलं चाललेली मग छान, छान मोठे मग कोण लेझिम खेळेतय कोणी छान, छान ते सगळे बनलेत आणि ते मग बैलगाडी हे ते हम्म ते सगळ्यांना घेऊन य
जात होते मुलं सकाळी
मी काल शेंगदाणा लाडू बनवले
आ
शेंगदाणेचे लाडू बनवले ओ मुलांसाठी
हां, हां, हां, हां कसे बनवले
काय शेंगदाने भाजून घेतले
त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले थोडे तीळ मुलं असं तीळ तर तिळ थोडं पौष्टिक आणि कॅल्शियमयुक्त असतात ना
हम, हम, हम
मग तीळ जरा भाजून घेतले थोडे आणि मखाने माहिती मखाने मखाने माझा मुलगा असा खायला मागत नाही अजिबात
हम्म, हम्म
मग मी ते एक वाटीभर मखाने पण असे भाजले आणि ते मिक्सरला बारीक केले
हम, हम ह
आणि ते मखाने, तीळ बारीक करून त्या शेंगदाण्याचा कूट करून ते घातले आणि मग गूळ घेतला आ म्हणजे असं चवीनुसार
हम्म
गोडच थोडस केलेत म्हणजे आणि मग ते तू कडईमध्ये तुप टाकून गुळ वितळवून घेतला सगळा
हम, हम
आणि परातीमध्ये ते सगळं सारण होतं ना थोडी वेलची पावडर टाकली आणि मग ते गुळाच मिश्रण त्याच्यामध्ये